हा आवाज
हो येतोय की.
हा काय चाललंय जेवण वगैरे झालं.
हो जेवण झालं ते आता तूप कडवतय बघा तुप कडवणं चालू आहे माझ मला तर घरचच.
मी पण मी.
विकतच पेक्षा- हो आणि कसं मुलांसाठी दूध घेतलं जातं जास्त.
हा हा आता मी पण कणी घरातल्या काढाय ल्या आहे हेणी. म्हणजे इथून माग मी घरातलेच काढत होते पण हेनी आता ते गीरगाईचं काय तर तूप असते ना ते चांगलं- असतय ना मुलांसाठी. हा मग त्यामुळे ते अं- हे काय तर अर्धा लिटर काय तर हजार रुपये का काय बाराशे रुपये असं काही तर आहे बघा. म्हणजे ते हा महाग आहे पूर्ण पण हे मी आता क घेते गाईचच घेते. दूध पण ते काय होते गाईचं कसं होते ती शाई असते ना? ती थोडीशी कमी येते म्हणजे म्हशीचं जे दूध असतय कनी त्याच्या अकॉर्डिंग ते कमी येतेय. हा सॉरी हा जास्त असते पण गाईचं दूध मुलांसाठी कनी चांगल असतय फॅट नसतय जास्त पण एक प्रका- म्हणजे मेंदूच्या वाढीसाठी- हे म्हणा चांगल असतय त्यामुळे कस असतय जर तब्येत वगैरे वाढवायची असेल किंवा तब्येत वजन हे तेन त्यामुळ ते. म म्हशीच वगैरे चालतय.
आणि मुलांना पण कसं होत अ म्हशीचं दूध आणि गायचं दूध लगेच फरक कळतो चव वेगळी लागते. दुधाची लगेच लक्षात येते सवय लागलेली पहिली.
सवय लागली आता मी हिला मी आता हिला वन इयर म्हणजे हि ना- पहिल्यापासूनच का नाही ब्रेस्ट फिडिंग वर आहे ती काय बाहेरचं वगैरे असं हे नाही ना तिज. दुधाचं वगैरे पण हे कस? बाहेर म्हणजे दूध कधी हे नाही मी वन इयर झाल्यानंतर कनी तिला दूध वैगेरे चालू केलत हे. म्हणजे पण ती कनी कधी पिलीच नाही ती. आता थोडं थोडं प्यायला लागले ती म्हणजे गाईचं दूध. असंय नाहीतर मग ते चालतच नाही.
म्हणजे कस जरा तब्येत पण सुगारते हो. आणि कसं होत नंतर पण मुलांना सवय लागते कुठंच आपण अगदीच गेलो बाहेर गेलो का. काय घ्याल ना की मग पटकन दूध मिळत म्हणजे.
दूध हा ते तर आहेच आणि कसं आहे सगळ्या सोयी पाहिजे ओ मुलांना. म्हणजे भाजी भाकरीची म्हणा हे तेन म्हणजे सगळ्याच. आता कसं व्हायला लागलय मुलांना एकतर एकच पदार्थ म्हणजे असं. खायला लागल्यात हे पाहिजे ना तर येो ते सगळीच मीस.
तर आता वर्ष आता तुम्ही म्हणताय ना माझे पण वर्षाची झाली ना की मी त्याला हे पण द्यायची. मटकी टाकायची की. किंवा पालक भाज्या ह्या सगळ्या भातवरणात आहे ना त्या भाज्या वगैरे टाकून पण द्यायची. म्हणजे त्या भाजीची चव पण लागली पाहिजे पालक. सूप वगैरे करायचं किंवा काय.
पण त्यांना पण बोर होतय ओ एकच एकच हा.
हा मग त्याच्यात ते ना भातवरणात. कसंय ना वेगवेगळ्या वेगवेगळ्या टाकलं ना की चव एक बदलती बघा. मग तशी वेगवेगळी सवय लागती मग मुलांना. आणि दात आले की थोडे थोडे बारीक बारीक तुकडे करून ते चावायला द्यायचंच. मग ती चव वेगळी लागली. आता माझा लहान मुलगा आहे ना जवळ जवळ सगळ्या भाज्या खातो.
हा हा.
जे सगळ्या आता त्याला भेंडीतले पण वेगवेगळ साधी पण खातो मग थोडी कडक कर म्हणतो. आता भरून केलीय आज मी म ती त्याला आवडती ती पण खात.
मी पण आज भेंडीच केलीय पण भरून नाही केली. आपले चिरूनच केलेय भेंडी आता काय.
जरा कमी होती ना मग भरून केली की जरा जास्त पुरती छोटी केली की ती अजून हा. मग ती संपती लगेच म्हणून मग भरून केली मी आता.
आता सगळं व्यवस्थित झालय त्यामुळे स्टेक्टर झालय त्यामुळे चालतय. मी पण कसं घरगुतीच तूप वापरते मी घरातच हे करतोय काढतोय. एक झालं ना पंधरा दिवस तर मी काढतेच. पण आता तिने आणल्यात ना त्यामुळे मी काढायचं तसं काढून ठेवलेच. आपली पण जे हाय ते हम्म हे तर वापराय पाहिजे ते कसं मुलगीसाठी. आमच्यासाठी आणलय कारण ते कस जरा. चांगलं पण आहे ना मुलांसाठी ती काय करत्या माहितीय काय एकच पदार्थ कणी. तिला कंटाळा येतोय खायला मग वेगवेगळ टेस्ट लागली. कणी मग असय ते मुलांच.
खात खाल्लं नाही नाही आणि मुलांना टेस्ट वेगवेगळ्या द्याच्याच नाहीतर मोठं झाल्यावरती. परत मग ते आवडत नाही दुसरं काही तेच तेच खायला लागत.
आता मी वन हम्म मी शिरा देतोय तिला कम्पल्सरी मी अजून पर्यंत. तिला म्हणजे शुगर प्रॉपरली एवढं वापरलीच नाही हाय. म्हणजे जास्त करून कणी आपलं जास्त. कणी गुळ गुळच वापरतोय ते पण कसं अं. केमिकल फ्री असतोय तो तो गूळच.
हो का नाही मी पण शिरा वगैरे केला तर गुळ गुळतलाच शिरा करते.
हम्म तेच की मी पण तेच करतेय. आणि मी कणी वन इयर तिला ना शुगर ना सॉल्ट दोन्ही पण वापर रल नाय वन इयर, एक वर्षानंतर झालं मला सगळे म्हणत होते नातेवाईक काय होतंय घाल मग त्याला चव कसं कळणार पण मी तिला अं ह्याच गाजराच आपलं गाजर वाफवून कनी ते देत होतो. तिझं पेस्ट करायची एकदम सहा महिन्याची वगैरे होती सहा सात महिन्याची तवा.
हा बरोबर ते हा.
आस होत.
तेच मग खात नाही त्यामुळेच तर मी पण तसेच करायचे अ पालक वगैरे असं हे केलं की त्याच्यात धनीपूड वगैरे टाकायची आणि ते सूप आहे ना मीठ वगैरे थोडस टाकून खूप छान लागत, आता तुम्ही तिला सुरवात केली ना की बघा तिला चव येईल मग त्यांला जरा चेंज करून घेतल भाज्या मिक्स करायच्यात. परत डाळी वेगवेगळ्या सगळ्या घालून त्याच्यात टोमॅटो वगर आपण आमटी कशी करतो, फक्त तिखट न करता वेगवेग्या मिक्स करून तस पण खातात मूल.
होय हो.
हम्म फक्त चावत नाहीत त्यामुळे थोडं मी मिक्सरमधून थोडंसं काढायचं उघड धोगड असं अगदीच घेळताात नाही ना पान पानं वगैरे असतात पालकाची ती. मिक्सर मधून काढून द्यायचं पण ते कस त्याच सत्व तरी जातं ना.
होय ते होय ते तर आहेच की, आणि कनाय कस आल्यात म्हणजे
दधणे पूड त्याच्यात टाकली ना कि त्याची चव आहे ना वेगळेच
आता डॉक्टर वगैरे काय म्हणतात माहितये काय? कि तुम्ही कनी तुम्ही जास्त अस मुलांना खायच्या खायला घालायच्या ह्याच्यामध्ये पडू नका तुम्ही थोडंच घाला पण त्याच्यामध्ये म्हणजे हो प्रोटीन म्हणजे काय म्हणतात कि ते फॅट वगैरे जास्त असेल असं घाला.
हम्म हम् म्हणूनच ना मग पालक खाल्लेला चांगला मेथी क्वाचित कधी तरी म्हनजे द्यायची पण क्वचित बाकिच्या त्या प पालेभाज्या परत बीट वगैरे टोमॅटो हे आपले जे रक्तवाढीसाठी असतात. त्याच्यासाठी अ प्रत्येक फळभज्या म्हणा फ्लॉवर परत असं जे काय आहे ते तोंडात आता दात यायला लागले की
आपण वेगवेगळे पदार्थ त्यांना नायस फेकूनच देतात वेगळं आता मी मगा शीच बघा तिला भात भाकरी वगैरे चारायची म्हण एकदम मऊ भाकरी केल्या त्याला तूप लावले आणि तिला अस टेस्ट येण्या साठी थोडस मीठ घातलं त्याच्यावरून तर ती दोन तीन घातलं खाल्लीनंतर नाही, आस आहे.
तसंच खायला सुरुवात करेल? तेवढच खातात कारण जोपर्यंत चव डेव्हलप होत नाही तोपर्यंत ती खाणार नाही.
हा.
तसच घ्यायचं, मी पण तशीच द्यायची ती एकदा सूप तसं बघा देऊन, तिला जला आवडलं ना किंवा बघा कस किती वर्णाचं पाणी वगैरे पालक आहे ना पालक शिज वून घ्यायची पान एक चार पाच पालक तुम्हाला दुसर पाणी कशात टाकायचं असेल तरी म ती मिक्सर मधून काढायची आणि त्याला थोडीशी तुपात आणि याची धणे पूड टाकून फोडणी द्यायची. मीठ मात्र टाकायचं थोडसं. मग ती खाऊन बघा आणि स्वतः आपणा आधी खाऊन बघायचं जव आपल्याला आवडते
मी कानी आता तिला म्हणजे हे म्हणजे आता सरास का घाल ना पहिला काय करायची डाळ घालायची मुगडा थोडस पालक म्हणजे आपण जेव्हा आपलं भात वगैरे हा आपण भात वगैरे करतो ते त्या वेळेलाच कणी खूप ककरमध्येध्येण एका वाटीमध्ये छोटेस डाळ घ्यायचं त्याच्यामध्ये दोन तीन पानं आपली पालक घालायचं आणि गाजर एक दोन तीन हे करून असं घालून का नाही की पेस्ट म्हणजे होत्या ना मिक्स लावलेकी ताई मग ते घालत होतो मी आत तिला तसं म्हणजे ह्या पद्धतीनं पण घालत होतो प रताय असलं का नाही रताय पण असं अ हे करून घ्यायचं शिजून उकडून घ्यायचं मग ते हे करा ते पण पेस्ट कर तेी पण घालत होतो मी त्याला असं करत होतो
हो तसं पण चांगलं य फक्त कसं होत जरा सूप म्हणलं ना की जरा चव त्याच्या
हा नाही आता तिला कसं ती दातांना पण दाता आल्यात त्याला सवय पण व्हायला पाहिेजे नाहीर नुसतं फक्त
म्हणून मग ते नाही मग असंच द्यायचं चपातीचा तुकडा भाकरीचा तुकडा तुम्ही म्हणताना तसंच तिच्या हात ति चावेल चावेल चावेल परत फ्लावर शिजवून घ्यायचे मीठ वगैरे टाक थोडस मसाला वगैरे थोडं टाकून धडेपूड वगैरे तो तिच्या हातात द्यायचा खाली एक फुल जरी का खाई ना चौ तरी लागते ना
होय मला आमची मावशी वगैरे म्हणली की तिला मटकी वगैरे असं प्लेट मधन मीठ टाकून वगैरे देईल
द्यायची मग ते एक एक एक एक दाणा खातात व तेवढं त्यांना बसतात चाव चार पाच वे तिकनं व्यायच आहोत बस
आणि आर्धने मग खाली सांडतात
सांड आपल्याला कस म्हणजे टेस्ट डेव्हलप करायची असेल तर थोडं थोडस आपल्याच भाजीत थोडंसं काढून ठेवायचं
हम्म तेच की होय ते तर आहेच असं आहे आणि ते चॉकिंग होणार आहे काय फक्त आपले नर्स वगैरे असतात ते चॉकिंग होतात ना बाकीचं काही हे कडधान्य वगैरे होत नसेल ना चॉकिंग वगैरे हा
छोटं बारीक तर असतं त्यामुळे त्याच्यात काही फरक पडत नाही त्यामुळे ते तसच गिळलं गेलं तरी सुद्धा चालत काहीच पडत नाही त्याच्यातस
मग तेच म्हणलं काय मुलांचं काय एक सांगताय तेवे प्रत्येक वेळे मग असते त्यांचा त्यांच करल तेवढं कमीच आहेचं आहे म्हश
हो तर काय म पाहिजेच असतं खाना काही सतत त्यांना
हा
वेगळं वेगळं काहीतरी पाहिजेच असत सगळ
होय ते तर आहेच वेगवेग आणि दिल्याशिवाय त्यांना पण टेस्ट कशी करणार नाही असं पण आहे हो हो म आज आवरलं वाटतं आणि मुलं ते तुप पाचं कसं असत माहित आहे काय जास्त वगैरे भांडी वगैर त्यामुळे त्याला का ज्या दिवशी काम नसते की नाही त्या दिवशी मी बरोबर काढत येते तुप करायचं
हो
असं हम्म
्या लागत त्याच्यामुळे मी घरातलंच करतेे
हा हा हा चालते चालते चला बाय मग नंतर बोलूया आणि हा हा ओके चालेल ओक